हॅलो हा बोला की, हा येतोय बोल,
हा, झाला आता झालं का चहा वगैरे.
हा, चाहा तेन झाला आता जेवणाच. स्वयंपाक बघायचा काही करता हा. तुम्ही कितीला ब करताय स्वयंपाक.
माझं पण चालू करायचं होतं थोड्या वेळाने दिवा वगैरे लावायचा आता सगळं आवरून घेतलंय.
हा हा, हो आता उन्हामुळे जरा पटकन आवरलेलंच बरं पडतेवो. किचन मध्ये नकोच वाटतं बसायला.
हा ते गॅस मुळ पण किचनमध्ये थांबून थांबून पण असं उकडते जास्त.
हा, जास्त आता गरमीच आहे ना जास्त पुन्हाळ ज त्रास होतेय. आणि काय करायचं पटकनं ते पण! पटकन झालेलं बरंच आहे, म्हणजे कुठली रेसिपी असेल तर! पटपट आवरलेलं असं, झटपट होणार रेसिपीच बऱ्या पडद होणार!
हो आणि काय करायचं दररोज उठून ते पण!
हा दररोज तेच एक टेन्शन असतं की आज काय बनवाय च मुलांच तर वेगळं असतं घर च्याच वेगळं असत हे नको, ते भाजी ही नको ती आवडते एकाला, ती नाही आवडत प्रत्येकाचं वेगळं ठरलेलं असतं.
हो!
हा हा! तुमच्यात पण असंच आहे, का भाजी वगैरे जे आवडते नाही आवडत असं. वेगवेगळे प्रकार करा.
नाही तस काही नाही आम्ही राहायला दोघं आहे, मग दोघांचं जे खायचं ते च बनवतो.
होय म तेच कि, ते बरं पडत आमच्यात कसं सगळं मुलं लहान मुलं आहेत. त्यामुळ हे होतयं त्यांना आवडत नही, म मोठ्यांना जे काही आवडत नही. म्हणजे वेगवेगळं असं करत बसां, असं होतंय.
हूं माझी पण काय पोरगी काय! पोरीच पण काय नसतयं अन जे आहे ते खातेयं माझ्यासोबत ती पण साडे
नाही होय म बरं आहे ते हा हा! असं वेगळं वगैरे काय, रेसिपी वगैरे येतात का असं? वेगळ बनवायला वगैरे हा हा, आवड आहे कुकिंग मध्ये.
हो आवड आहे सगळ्यात काय तर असं डिझायनिंगच करायचं, अजून कुकिंगचं पण. हो काय बघितले की असं वाटतय करावंच ते हा!
डिझायनिंग मध्ये काय करताय?
मी गळ्यातलं वगैरे बनवते ते!
बनवते का हा हां स्टोनच हा ते त म हे आलंय! ते मोत्यांच वगैरे अस ते, मोगरा नथ वगैरे
हा तेच आणि ते चंद्रचं वगैरे.
हा हा हा!
चंद्राचा हार वगैरे नसते का, नवीन आलेत बघा आता ते!
नवीन आलेत होय ते सेटच असते ना कानातलं गळ्यातलं. बुगडी हा नथ पण त्यात म्हणजे असं एक. सगळं पूर्ण ते सेटच येतो त्यामध्ये.
हा!
हा म्हणजे क्लास वगैरे लावलेला का असंच शिकल्या बघून वगैरे.
काय नही गं ऑनलाईन बघायचं बघितले की वाटतं ना माणसाला कराव आणि मला. तल्या गोष्टी म्हणजे करायला खूप आवडतय, म्हणून मी सगळ्या गोष्टी करते.
नही होय जे बघल ते आपण करून बघायचं ना काय ये त की नाही त्यानंतर म ठरवता येते आपल्याला आलंय की नही पन आता केल तरं पाहिजे तर कळणार कसा येते कुठली गोष्ट करता येते कशी.
हा मध्ये मी करत होते, ऑर्डर्स वगैरे धरत होते. परत माझ कसं गावी जायचं यायचं मुळ. होत नव्हत परत मी सोडून दिल, त्या नंतर बा हा! आणि ते करताना कसं एका ठिकाणी पाहिजे, सारखं जा ये म्हटलं की होणार नाही तेयां.
नाही होत होय, एक ठिकाणी असं व्यवस्थित पाहिजे आणि त्यातच लक्ष पाहिजे ओ मग ते थोडं असं राहिलं काम की परत मग ते मन लागत नाही परत आणि ते
लागत नाही हो
एकदा राहिल की राहिलच मग असं होतंय
तेच की
हा
कुकिंगच पण काय माझ होय माझं पण बारावी एवढं झालंय शिक्षण
झालय का, हा हा हा
तुमचं
कुकिंग मध्ये मग काय म्हणजे झटपट वगैरे अशी रेसिपी वगैरे काय तुमची स्पेशालिटी अशी
झटपटच काय दररोजच असते आमचं असं काही तर स्पेशल पण आहे पावभाजी, डोसा हा असत
मग ते का पावभाजी वगैरे कशी बनवताय म्हणजे-
पावभाजी वगैरे हो हो सगळ्या भाज्या-
कुठल्या कुठल्या भाज्या वापरताय त्यामध्ये-
हे बटाटा, कांदा अजून बीट कलर येण्यासाठी बीट वापरावं लागत.
बीट वापरताय हा होय बाहेर कसं ते फूड कलर वगैरे वापरून कलर आणतात ना-
हो हो
बाहेरचं बाहेरच कसं आपल्या घरच्यापेक्षा ते लाल लाल असं दिसत बघै- मग त्यात कलर वगैरे वापरतात. ते आपल्यासाठी हानिकारक असतयं, हम्म- त्यासाठी बीट वापरायचं, हा हा! आणि म अ बटर वगैरे वापरतय?
हो बटर नंतर ला नंतर न आपण फोडणी देतो ना तेव्हा लागते अजून नंतर न-
लागतय हा, हा हा मग भाज्या कुठल्या अजून बटाट- का हे पण फ्लॉवर वगैरे.... हा- हा हा वाटाणा- हा ढबू मिरची पण हम्म हम्म- होय ते पावभाजीेला कसं जास्त भाज्या असतील तर आणि चव लागते ना जास्त- टेस्ट वाढते त्याची, हम्म- हा हा के आट म्हणजे संडेला वगैरे असं बनवत असल.
हो संडेलाच जास्त संडे-
हा सुट्टी असते त्यामुळे तेव्हाच बनवायला लागते ना त्याला कस वेळ काढून बनवायला पाहिजे असं झट पट वगैरे होत नाही ते वेळ लागतोयच त्याला किती जरी झटपट- रेसिपी म्हंटली पावभाजी वगैरे तर तेवढा रा हे तेवढा येतच आपला दरोजचा- स्वयंपाक होऊन जातो तेवढ्यायचा-
हो आणि पावभाजीला तर खूप टाइम लागतो सगळं एक एकदा शिजून घ्यावं लागतं त्याला- हो, -
त्यामुळं
हम्म हा तुम्हाला कुठला रेसिपी येतोय म्हणजे असं-
हा होय मी पण बनवते कधी तर असं म संडेलाच असतं जास्त करून वेगळे पदार्थ- त डोसा, इडली वगैरे-
हा
घरच्यांना कसं आवडेल असं ते करावं लागत रविवार तर सगळे असतात घरी सुट्टी असते. त्यावेगळं काही तरी असं, नाश्ताला बनवायच‌ किंवा म रात्रीचं वगैरे जर कंटाळा आला जेवण मध्ये तेच तेच किंवा रोज आता भाकरी भाजी तेच असते ना? वेगळं काहीतरी म्हंटलं तर मग काहीतरी करूनच आपलं द्यायचं सगळ्यांना दररोज होत नाही कधी तर असं एक टाइम काढून केलं तर होतयं ते नाही मग दररोज रेग्युलर आपल्या चपाती भाजी होतय भात आमटी रेग्युलरली हा वरण, भात
कराव म्हटलं तर ते त्याला निवांत टाईम पाहिजे मग आ
निवांत हे करायला पाहिजे, हा तेवढा वेळ जातोयच मग ते कसं परफेक्ट पण झाली पाहिजे, चव आली पाहीजे सगळ्यांना आवडली पाहिजे असं पण हाय सगळं हे होतय त्यामुळं, हा चारशे चाळीस? चारशे चाळीस आता झाला का स्वयंपाक, का अजून नाही केला?
नाही अजून बनवायचंय मला आता आवरून घेतले, मी पण हळू करायचं आता एक एक
हा हा प आणि कसं उन्हामुळे ते हे पण होतय भाकरी वगैरे बनवली की वाळतात पण, मग ते गरम गरम करून खाल्लेलं बरं पडतय ना?
हो
नायी तर करून ठेवलं की आणि मग ते वातट होतय खाताना म ते मुलांना वगैरे चावत नाही, भाकरी वगैरे आमच्याकडे शक्यतो भाकरीच जास्त खातात चपाती जास्त नाही आवडत बऱ्यापैकी भाकरीच करावं लागते सकाळ संध्याकाळ
मी पण भाकरीच बनवते जास्त कारण ना नाही नाही मी पण भाकरीच बनवते जास्त, चपाती नाही
हा हा चपाती ना कसं पोट पण जरा गच्च वगैरे होत आणि उन्हाळ्या जर जास्त कमीच केलेल चपाती मुळं जास्त हे त्रास होते ना? पाणी वगैरे जास्त प्या, हम्म तहान भागत नायी चपाती मुळं हा, होय भाकरीच हे होतय आणि उन्हामुळं तर जास्तच सगळ्यांनाच त्रास होतय पाणी वगैरे जास्त प्यायला पाहिजे आणि असं लिक्विड पदार्थच जास्त प्यायला पाहिजेत
हम्म
ताक, दही, खायला पाहिजे काकडी असं म्हणजे ज्या ह्याच्यात ओलावा असत ते पदार्थ खायला पाहिजे जास्त
हो, हो, तेच की
हा असं काकडीची कोशिंबीर वगैरे बनवता का तुम्ही?
हो, बनवते की
हा हा ते काय करताय, त्यामध्ये दही वगैरे घालताय का?
हो आणि कांदा आणि हे आपलं काकडी, गाजर म्हणा
काकडी, कांदा, हा टोमॅटो, गाजर पण घालतय त्यामध्ये?
हो बारीक चिरून सगळं घालायचं, आणि दही
घालायचं एकत्र करायचं हा हा आणि त्यामधे फोडणी करून द्यायचं का? ते डायरेक्ट हे करताय आता
नाही नाही फोडणी नाय देत कारण फोडणी फोडणी दिल्यावर कसं टेस्ट वेगळी येत्या तेच
हा हा हा नाही एकएक जण कस. त्याला वरून फोडणी क ह्याची जिर मोऱ्याची तुपाची फोडणी पण घालत्यात एकएक जण कोशिंबीरला.
म शेंगदाना कूट वगैरे असं पण घालतात. हा आम्ही बी कर आम्ही केली तर मग. ते दही आणि मीठ वगैरे एवढंच घालतोय बेसिक जास्त काही नाही घालत त्यामध्ये. हा आणि एक एक बनवत्यात तसे पण. फडणीचे हे.
ते चांगलं लागणार हाय त्याचा टेस्टच वेगळी यायची परत.
टेस्ट हा होय टेस्ट बदलनार फोडणी म्हणजे ते एक प्रकारचे हेच होतय ना.
हो.
आणि हे कॉशिंबीर म्हणजे कसं आपलं ह्याच्यासारखं फक्त कट करा हे. करा दही आणि मीठ टाका झालं कोशिंबीर हम. ते पण छान लागत दह्यासोबत म्हणजे गार आस काहीतरी. आणि भा म्हणजे जेवणा सोबत एक तोंडी लावायला म्हणून एक पदार्थ होतो त्याचा.
तेवढं चव लागतय
चव लागतय व्हय आणि उन्हाळ्यात कसं जरा असं हलकंच जेवायला बरं पडतय जास्त जर हेवी खाल आणि ते त्रासच होतोय जळजळत मग पित्त वगैरे त्यामुळ हा उन्हामुळ तर जेवण पण जात नाही ओ उन्हामुळ पाणी पाणी पितोय आपण सगळं सारखं त्यामुळ ते जेवण पण जात नाही जास्त बऱ्यापैकी
हो
हा आता वातावरण पण पावसाचं झालंय
झालंय अजून
कधी पाऊस येतोय कधी ढगाळ वातावरण हा काय ते चेंजच आहे सगळं ऋतू चेंज झाल्यासारखंच हाय कधी पण काय पण हा होय मध्ये आता पण इकड असंच झालंय वातावरण आमच्या इकडं आभाळ आल्यागत झालंय सगळं ढगाळ वातावरण
नय मी पण तिकडं गावी गेल्यावर ना म्हणजे पाऊस पडलेल म्हणजे खूप मोठा पडला होता तिकडं आणि
हा हा हा होय ते वादळी वाऱ्याचा पाऊस म्हणत्यात ना अवकाळी पाऊस मध्येच पडतात ते
अवकाळी चालू हाय
त्यामुळं चालल आवरलं तुमचं म होय हां हां चालेल करा म आवरल्या नंतर फोन करते म मी चालेल हा ठीक हा बरं